हॅलो हॅलो
हॅलो
नमस्कार
नमस्कार नमस्कार आवाज येतो आवाज येतोय. आवाज आवाज येतोय का,?
येतोय का आवाज येत
काय पाऊस पाणी काय म्हणतो? तुमच्याकडे.
हो हो ये पाऊस आता थोडा कमी आय आमच्याकडे आता हाय हाय खूप
होना आमच्याकडे भरपूर पाऊस आहे पाऊस भरपूर पाऊस ये आमच्याकडे.
आज जरा पाऊस कमी ये आमच्याकडे काय म्हणता काय चालूय तुमच तब्येत पाणी कशी ये.
काय आज एकदम छान आहे. फराळाचं उपवास ये आज आज
हा आमचाही उपास आहे आज
हॅलो मग उपासाला काय केलंत सकाळी.
उपासाला का ये साबुदाणा खिचडी वेपर्स हे उपसाला
आमच्या आमच्याकडे पण साबुदाण्याची खिचडी होती त्याच्यानंतर केळे आणलेले होते. आता संध्याकाळचं पाहूया काय होतय काय नाय. काय म्हणताय अजून.
हम्म काय साबुदाण्या ने पोटाचे त्रास होऊन जाता हो.
हम्म हम् नाय पण ते काही तर खाऊच न उपासाला न खाता काय चालणार नाय
हा ना. बिना खाता काय चालणार नाही आणि तो उपस उद्या सकाळी सोडायचा राहतो. बारा एक वाजता
हो तो एकादशी दुसऱ्या दिवशीच सोडली जाते. नाय का एकादशी दुवादशीला सोडले जाते.
दुवादशीला सोडली जाते.
हम् शिक्षणाचा काय मुलांच मुलांच शिक्षणाच काय अवघडच हाय ना यावेेळेस सगळं
फार अवघड आहे मुलांचं शिक्षणाच
कारण आता ते अगोदरसारखं नाही राहिलं जास्ती पैसे लागतात पोरांच शिकू क्षणाच आहेत आणि आता कॉलेजला ऍडमिशन घे आणि बाहेर ज प्रायव्हेट ट्युशन्स आहेत त्या ट्युशन्सला परत लाख रुपये फिया भरायच्या आणि तिथे लावून द्यायचे मुलांना म्हणजे, गरीबाचं शिक्षण नाही राहिलं ना आता,
हा ना जास्त फी आहेत ना पोरणच्या शिक्षणापेक्षा पोरच्या क्लासच्या जाण्या येण्याच्या त्याच फी जास्त आहेत.
हो हो त्याच ना ट्युशनच आहे, त्या त्याच्या घरापासून जिथे ट्यूशन आहे. ते जायचं यायचं अंतर असेल तर मोफत गाडी ला परत हे असं. आणि एवढं सगळं करून मुलांनी पण चांगला अभ्यास केला तर ठीक आहे, नाही तर मग कायच उपयोग सर्व शिक्षणावर ती पाणी फिरून जातंय
हा करायला पाहिजे मुलांनी, तेची कदर पाहिजे त्या पोरांना. नाहीतर पोरं आता हल्लीची पोर आहे ना.
अगोदर कसं होतं शिक्षणाला आहे ना व्हॅल्यू होतं शिक्षणामध्ये, आणि एवढं खर्चिक नव्हतं सुरुवातीला आता फार खर्चिक झालंय. सर्व गोष्टी अगोदरच शिक्षण म्हणजे अगोदर वही शाळेमधून मिळायचे आणि एवढं खर्च नव्हतं दप्तरच पाहिजे तुम्हाला टेस्टच पाहिजे
नाही काय नव्हतं असं काय नव्हतं त्या बिचाऱ्यांच पहिले,
टेसी पाहिजेत. सगळं अवघड आहे त्या गोष्टीची आणि हम् काय झालंय या यांच्या गव्हर्मेंट याच्यामुळेच गोरगरीब गरीब होत राहिला आणि श्रीमंत श्रीमंत होत गेला ना त्याच्यामुळे गरिबांना शिक्षण करता अवघड झालय.
हा ना फार डेंजर काम आताच.
हम्म
ते पहिल्याचं शिक्षण खरंच चांगलं होत हा आणि कसं होतं. चांगलं होतं गव्हर्नमेंटच्या शाळा होत्या, ते बिचारे वया पुस्तकं द्यायचे. कपडे सुद्धा द्यायचे ते. कपडे द्यायचे वया पुस्तकं द्यायचे आणि आ म्हजी दहावी पर्यंत, हा दहावी पर्यंत शिक्षण घ्यायला आमच्या आईवडिलांना काही खर्च नाही लागला.
हम्म
कारण आमची शाळा जवळ असल्या कारणामुळे आम्ही पाय जायचो. काय वाटलं नाही अहो आमच्या पोरांना पहिलीला- तेवढा खर्च लागतो आमचा दहावीपर्यंत.
हो... तसंच झालं अगोदरच शिक्षणाला खर्च कमी यायचा आता खर्च फार येतो.
शिक्षणाला खर्च. खर्च कमी यायचं, राहिली दुसरी गोष्ट आम्ही कामं करून नाही शिक्षेनं केली.
हम्म
आमचे गावाकडं आमच्या जनावर होत्या, आमची जनावर सांभाळायचं आणि मग, आणि अकराला आमची शाळा राहायची सकाळच आम्ही लवकर उठून जनावरांना चारा बिरा आणायचो आणि त्याज्यानंतरन आम्ही अकराला शाळेत जायचो अकरा ते पाच शाळा राहायची दोनदा सुट टी राहायची मधली घरी यायच आम्ही जेवण करायचो आणि परत जायच आ आत्ताच्या पोरांचं काय अकराला गेले की सहाला येत्या मध्ये एक टिफिन राहतं त्यांचं घेऊन जातं ते
हू हू आपल्याच्या वेळेस आपल्याच्या वेळेस टिफीनची सोय नव्हती आपण कसे दुपारी बारा वाजले का परत घरी यायचं जेवण करायचं परत शाळेत जायचं
परत तीनला जायचं हा तीनला गेलं की पाचला सुटायची
त्यावेळेस शिक्षण क्षेत्र एकदम साध्या होत्या
आणि जाताना एवढ्या वया आणि पुस्तकं घेऊन जाता ही पोर एवढं पहिलं न्यायची काय गरज पडायची नाही सकाळी तीन विषयचे न्यायचे हू सकाळी तीन विषयचे न्यायचे आणि संध्याकाळी तीन विषयचे न्यायचे पुस्तकं वह्या
हा
अस होत पहिले
बरोबर आहे आता पाठीवर एवढं ओझं उचललं जात
हू वझ घेऊन जातं एवढं की ते मिलेट्रीत घेऊन जात असल्यासारख वजे घेऊन जातात
हू
फार फार डेंजर आहे ते पोरांचं
ट्रॅक्टर बर सगळं बदलून गेल बदलून
फार बदलून गेला तिकडून आले पोर शाळेेतुण हू की कंटाळा करता म मग अभ्यास नको वाटतो त्यांना दिवसभर वयतागलेल राहता तिथं
हा मग संध्याकाळी मग ते अभ्यास करायच म्हटलं की होत नाही आणि परत सकाळी लवकर उठायचंय परत अभ्यास करायचाय
सकाळी लवकर उठायचं सकाळी क्लास राहतो क्लासवरून आले की आवरायचं परत जायचं परत संध्याकाळी थोडा वेळच बसता ते ते बस थकले जेवून खाऊन की डोळे झाकतात त्यांचे असा विषय होऊन जातो काय आणि आपलं कामधंद्यातून आपल्यालाही काय हू आपल्यालाही कामधंद्यातून काय यांच्याकड जास्त लक्ष देता येत नाही असं होऊन जातं ते
सर्वांचच आहे ओ शिक्षणाच्या बाबतीत आहेना पोरांच्या कडे लक्ष द्यायला वेळ नसतो सर्वसाधारण माणसाला म ते गडबड होऊन जाते तेना घरी अभ्यास घेता येत नाही मग परत परत प्रायव्हेट क्लास लावाय लागतो मग म त्या क्लासमध्ये गेल की परत पैसे परत त्याची शाळा परत त्याचे क्लास हे चालु होऊन जाते सगळं
हा त्याच्यामुळंच तर क्लास लावायची वेळ येते नाही तर आपण स्वतः घेणार असतो की मग काय वाटत नाही आपण घेतो त्या पोरांचं
नाही बरोबर आहे पण आपल्यालाच वेळ नाही मिळत त्यामुळे कस आहे ओ पण आवडच आहे.
संध्याकाळी काय उपसाला काय संध्याकाळी तुमच्याकड
आता उपासाचं बघूया संध्याकाळी आता ते आमच्याकडे ते राजगीऱ्याचं ते हे केलं होतं. शिरा केला होता काय म्हणत्यात त्याला मग चला म्हणे आता खाऊन घेऊ थोड थोडंस सगळ्यां लोकान तर खाते होते काय एकादशी म्हण एकादशी न
हम्म. हम्म.
एकादशीला
मी एकादशीला ह एकादशीला फराळ
हम्मम.
एक दिवस पोटांना वि पोटाला विश्रांती भेटल म्हटलं तर ते काय वेगवेगळं भरत जातं आपण असा विषय होऊन जायला. आणि वातावरण खराब असल्या कारणामुळे तो साबुदाणा आहे
एकादशी एक टाइम खायच असत पण आपण करतो दिवसभर
ते नाही आपली एकादस हमं
त खातच राहतो खातच राहतो त्यामुळे एकादशी आहे ना की फक्त नावाला एकादशी.
हो जळजळ होऊन जाते ना त्या बा हिनी साबुदाण्याने जळजळ होऊन जाते हो खूप.
बरोबर आहे. ते कसं होतय साबुदाणा फुगून जातो पोटामध्ये. मग त्याच्यामुळे गडबड होऊन जाते ती.
हम्
साबुदाण्याच्या ऐवजी दुसरे काहीतरी करायला पाहिजे.
तीने आता सांगितलं आता अनने आम्ही हम. सकाळी मी ना हे खाल्ला होता साबुदाणा बनवला होता घरी. साबुदाण्याला हात नाही लावला माझ्यासाठी बनवलेलं गोड भगर गोड भगर. थोडंसे ते हां दूध थोडंसं त्याच्यावरती चालवून दिला. आणि थोडस. वेपर्स वगैरे तळले होते त्याच्यावर चालवून दिलं आता संध्याकाळी ते हे रताळ वगैरे आणलेले. ते थोडेफार केळी आहेत. चालून राहतं संध्याकाळचं कसंही.
रताळ्याने
हम् रताळे आणि केळी वरती होऊन जातं संध्याकाळी. हा.
रताळे आणि दूध घेतलं ना तरी पूरं. जातं.
हलक आहे ते काही वाटत नाही.
हा पोट पोटाला फक्त आ झालं पाहिजे, हलकं -फुलकं जेवण झालं तरच मजा येत ना येत मग नाही होत.. अं...
काय नाही ते भगर वगैरे खाल्ली ना तर त्रास मी या.. साबुदाण्याने त्रास होऊन जातो पोटात
हम् साबुदाणाने त्रास होतो, हो.. सर्वांसाठी तसंच आहे साबुदाणा साबुदाणा.. आता पहिल्यासारखा साबुदाणा नाही मिळत.. सगळे डुप्लिकेट साबुदाणे येतात, त्याच्यामुळे है ना त्याच्यामुळे सगळे गडबड झालेली आहे.
हम्म
काय म्हणताय अजून?
काय नाही बाबा म्हणून म्हणलं चला फोन करून बघू तुम्हाला काय चालू आहे?
आनंद झाला.
तुमच्याशी बोलून चांगला आनंद वाटला.
चालेल.. चालेल.. धन्यवाद.. धन्यवाद..